हा बोल.
काय चाललंय.
पण तुझं काय चाल
मी मस्त मजेत
हम्म कुठेचातो सध्या फोन नाही किती दिवस झालं हॅलो. हॅलो अगं किती दिवस झालं फोन केली नाही.
सातारलाय का.
अगं किती दिवस झालं फोन केली नाहीत म्हणलं.
हो आता मुलाची शाळा चालू झाली ना ग! आता
हा हा हा कितवीला गेला ग आता?
सातवी ला गेला.
होय तीथच आहे का सातारा शाळेत मग
हो हो श्री चैतन्य टेकनो स्कूल म्हणून हाय. खूप सुंदर शाळा आहे. प्रोग्रेस भरपूर आहेत. ऍक्टिव्हट्या भरपूर आहेत.
हम्म हम्म ह्.
त्याच्यानंतर जेई वगैरे असतं ना बारावीचे ते अ एक्झाम वगैरे ते सगळं त्यांना आतापासून घेतात.
होय चांगलंय की मग
ह हम्म. आता त्याला विदाउट ट्युशन म्हणजे ट्युशन अजिबात लावली नाही. म्हणजे लहानपणापासनच नाहीए पण आता पण लाव लेली नाही हा तर, तेला आता सहाविला नव्वद टक्के मार्क आहेत.
चांगले पडलेत की मग पोरग हुशार हाय. मी मस्त मजेत हाय मी मस्
नाती काय म्हणत्यात दोन्ही?
ती एक नंबर आहेत. दोघी पण मस्त मजेत आहेत.
त्या कुठल्या शाळेत आहेत, त्यांच खाण्यापिण्याचं काय रुटीन हाय आता?
त्या शिरढोण ला आहेत. इथं ते पब्लिक स्कूल म्हणून आहे, इंग्लिश मिडियम आहे एक नंबर शाळा हाय शिक्षण चांगलं आहे.
सीबीएसई पॅटर्न आहे. दोघी पण हुशार आहेत. थर्ड रँकर थर्ड त्याचं रँक मध्ये असतेत दोघी पण, अभ्यास करत्यात हुशार आहेत.
ह ह ह मोबाईल वगैरे घेत.
अ मोबाईलचा एवढा नाही काय अभ्यास करत्यात. घेतात जरा वेळ तेवढंच, थोडावेळ बघत बसत्यात दिवसभर तेंचा अभ्यास, खेळणं चालू असतंय त्यामुळं नाही एवढा मोबाईल
आपल्याकड श्लोक बीक सगळं म्हणत असत्यात.
होय सगळं व्यंकटेश्वर स्त्रोत पाठ हाय गणपती स्त्रोत पाठ हाय उद्या आणि सांगितलय तो पण दोघींना पण पाठ हाय हम्म विचारायच अभ्यासात पण हाय, संस्कार वळण पण चांगलंय नुसता अभ्यास म्हनुण पण चालत नाही आताच्या पोरांना बाकीच नॉलेज पण पाहिजे. अग नुसत पोरांना आताच्या अभ्यास म्हणून पण चालत नाही नी बाकीच नॉलेज पण पाहिजे, सगळं देवाच म्हणत्यात, अभ्यास करत्यात.
हो हो माझा मुलगा पण करतोय, सगळं पूजा बिजा रोज ते असली की त्याच्याकडेच असतं.
तेच पाहिजे ग आजकाल
हम्म.
संस्कार चांगले पाहिजे.
शाळेत जात ताना महादेवाचा भक्त आहेे. तो महादेवाला गेल्याशिवाय राहत नाही रोज आता
आमी आलतो अग परवा साताऱ्यात काय?
बर.
यायच तुझ्याकडे यायचं म्हटलेल पण काय जमल? अग गडबड गडबड सगळ्या मैत्रीणी मैत्रीणी मिळून आलेलो.
हा हा हा हा.
मुळे तुला मी कॉल पण करणार होते पण नाही मलाळा म झा की
हम्म
ते ते म्हटल फोन केला असता तर तू आणखी ओरडली असतीस
अला यायचं की पोराला भेटली असतीस लाडक्या
नाही नाही मला वेळच नाही आज कारण त्यांच्याबरोबर लं त्यांच्याबरोबर जायचं म्हणट परत माचं कुठे जायचं एक दिवस मुक्काम पडला असता राहिला मग ते आणि भरवाडत होय मकर नको म चि लागला असत तथ माध पर उपाशी टकला अस
हम् मुलगा काय करतोय आता तो कुठं आहे
म इ इथ गेला गाडीचे पार्ट तयार असते त्या कंपनीला जॉबला चांगला आहे जॉब तय खथंड लावूय मग
अच्छा तू कुठं वाडीला असतीस ना नरस वाडीला
मे ऐच का म्हणंदेला का
अच्छा ते नरसवाडीला ऐ काय ग तिथं
हा मंदिर मस्त आहे पाण्यामध्ये दत्त गुरू दत्त गुरूंचे मंदिर आहे होय माझी मुलगी तिथ जवळच आहे वाडीच्या जवळ गाव आहे आठि गाव आणि मी जाते दर महिन्याच्या पौर्णिमेला वाळीला दोन माझं रुटीनच झा र ते आता पाच सहा महिने झालं
हम्म तिथं कुठल्या नद्यांचं उगमस्थान आहे
चितपंचगंगा आणि कृष्णा
तीन नद्यांचं आहे ना
हा तीन नद्यांच आहे पंच गंगा कृष्णा आणि पुट न गेला य आहे तुला माहिती आहे का
मला नाही माहिती म्हणूनच तुला मी विच
नाही नाही मला तर दोनच नद्यांचं माहिती अजून कुठली आहे कृष्णा आणि पंचगंगा आहे तिसरी नदी पकली हे मला नाही
अच्छा
बहुतेक दोनच आहे का कृष्णा आणि यांचे बंगच आहे फक्त
होय काय पात्र मोठे ना ते नदीचं
फार मोठा आहे खोल आहे नदी खूप खोल आहे नाही पण आले जाते की नाही जर जर हा दर पौर्णिमाला जने गर्दी असतेून वाटत म तिथे घेण्या
हम् औदुंबर पण सेम तसच आहे ना ते पण तिथ त्याच साईडला आहे ना कुठेतरी
सांगली इकड इथे पण अजून तिकड मी बर्याच दिवसा खाली गेले होते बवजपला त्याच्यानंतर काय माझं जाण जाई माझ पण वाढला होत सारखं जाणं
अच्छा इचलकरंजीला प्रसिद्ध काय आहे ग
काय नाही म्हणजे आता तथ देव पण असं
असं काहीत ते कपड्यां
हा तेव आहे म्हणजे तिथे माग आहे तिथ मान तिथं कापड तयार होते आमच्या इथं
अच्छा सुधगीर नि
हा नाहीले दूध घिरणे असा प्रकार नाही हात माग असत क नाही जुने हँडलूम म्हणजे लाकडी हातमाग असते आता हो हो हो आहे आ आ कस झालंय जरा डेव्हलप झाल्या ते टोमार्ग म्हणून तयारतातता म्हणजे फ अगर कस लाकडी असल्यामुळे माणसं हातना फरक होते ना आ कस एकडचं म्हणजे फस्ट तयार होते थोडक्यात अज मस ब हम्म कपडे प्या द त्यांतेांडळा कपडा तयार हो म कलर वगैरे पण इथं पांढरसत्र कापडा सुचो तरचा पन्ना कसा असतो तस तयार होून इचलं जातय घ बर
अच्छा क म हो नक्की नक्की तिथं ते अ आमची एक चुलत बहीण राहते
बर हा
हा आणि तीन चार भाऊ आहेत ते पण राहतात
म यायचं ना इकडे आलं की बॅट पडले की माझ्या
अग पोरांच्या शाळेमु कुठं होतंय आता तुला माहिती त ना तू ना दोघी आजकालच्या शाळा ल्याार्या नाही पूर् शाेत नाही आ तर येऊ नका म्हणत होते आता तसं नाही नाही आलं तर तुमचं नुकसान आहे
आलं नाहीत रे एक दुसर टीचर पालताना आलं नाही
आणि ह्या पोरांच कस आहे हच्या कन्सेप्ट कळत नाहीत एकदा शाळाप
होय ज दखानत पर त ते आम
हम्म पूर्वी सारखं तर राहिलं नाही ना
कुठलं अगं सुट्टीमध्ये तर किठे बघितलं समाजा ना तिथु तिलाल त्या अभ्यासाक जीवनच आल्या होत
मग तेच सांगते ना शिक्षणाला प्राधान्य पूर्वी सारखं नाही आता म्हणजे पूर्वी कसं असायचं वडिलांच काहीत असलं तर ते परग चालवायच आता तस नाही आहे ना आता शिक्ष महत्वा असत
पहिल्यासारखं सोपं राहिलेलंच नाही आता
अगं त्यांचे बुक जरी घ्यायचे म्हटले ना आपल्याला दहा दहा हजार रुपये लागतात
अगो ते दोघे पैशाचा प्रश्न नाही आध मी माझ्या नातीचे आता पुस्तक बघितलं तु्हाला लीला पुस्तक मा श अर डोक्यात म्या आल्या माझ्या एवढं पुस्तकं ते म्हणजे इंग्लिश एवढं परं आणि सांग
आणि आताच्या पिढीला कस प नर्सरी बस न असल्यामुळे त्यांच इंग्लिश पक्क झालं हो का तर
त सुुचीवा मात नाही खू सत्य की ज एक नी आताची लगे ज प्रय कर दो पा मराठी पद् इंग्लिश प
एक तिसरी ला आणि एक त्रीला
आत्ता मोठ्या गटात गेली एच केजी ला गेली आता
एल केजी ला गेले बर बर बर ओके
हम्
बाकी कशीस तू?
ब मजच ना.
हम्
आणि
मग त्यांच जेवणाच रुटीन कस आहे पोरांचं?
त्यांना फक्त त्यांचे नियम अस की नाही एक दिवस पाले दिवस हाच आणि शनिवारी म बाहेरच काय नाही पण कड आणि डब्बा चेक कजी पालेभाजीली पाहिजे असेल तर पालकांना सांगेल आणि हो नाही आणि अगदी अशीच प्रत्येकाकड लक्ष देऊन छान आहेत शिक्षण चांगला आहे. जडेगावात कळपाट
अच्छा!
हम्
त्यांना शांत असं छान असेल वारं वगरे
अ ब खूप छान आहे, आता मी इथ आले की नाय तुझ्याकड मला अस वाटत वातावरण खेडेगावात मोकळं वागा तर एकथं दोन तीन दिवस आला का नाही खूप छान वाटतं रिलॅक्स वाटतं मस्त वाटतं खेडेगावात
ओके हम्म.
इ आल्यावर न होत नाही ना माझ इ कारण पोरा पोरी येतेत खेळते शहरात कुठं बच अस एवढ एकमेकांकडे जाणार खेळणार.
बरोबर आहे, आणि तिकड कस रहदारी
हो नाय आमही कसं नाय आणि कुठ बाहेर किंवा बागी वगैरे आपण जायच
हम्म हम्म इचलगरंजिला कुठली इ तर बाग प्रसिद्ध आहे ना ग,?
हा राणीबाग, राणीबाग आहे बघ आहे. सुंदर बाग आहे छानच आहे.
तिथं काहीतरी असे प्राणी होते म्हणून म्हणजे ते मी परवा वाचलो कुठेतरी त्या
आता नाही नाही ते त्याला बंदी आल्यामूळ आता सगळं बंद झालंय ते प्राणी दु दादा कोंडके पिक्चर नाही का त्यो तिथे शूटिंग झालं होतते ते.
हा हा हा मी ऐकल होतं ते.
अ छान आहेण वाट प तर भरपूर आहे.
हा हा हा आणि खाण्यासाठी काय प्रसिद्ध हाय?
तुम्ही पाहिले तुम्हाला सगळं मिळत खाऊ गल्ली फेमस
तस नाही ग, आता एका आता हथं आल्यावर कसं साताऱ्यात सुपनेकरचा वडा वगैरे आहे.
प्रकारे खाऊ गल्लीत तू गेलीस का नाहीस काय पाहिजे इतकी माते काय पाहिजे
अच्छा!
ओके काय नाही बाय.
ह